हॅलो हां दहा मिनिटे वेळ आहे काय?
हाय बघा बोला किआ. हा झाला चहा तुमचा झाला?
हो आमचा पण झाला कीयां काय मग. काय न चाललंय, तुमचं काय चाललय?
आमचं नाही बगा आता निवांत आहे, शेतातली तीन काम आवरल्यात सगळी.
हा हा!
हू हू!
शेतातलं झालं सगळ?
झाल शेतातल लावणी होते जरा.
हां!
ऊं झाल्या भात मांडलं रातना मांडून घेतलं
हं हा हा!
हू झाली व्या.
हा हा!
हा हा!
चालेल.
हू!
तुमच्याकडे कामगारांना पगार देत्यात काय, उसंणवारी करत्यांत.
नाही आमच्याकडे पद्धत कसिच हे प एका मेकांच्या ह्याच्यायावर जात्यात. म्हणजे माणूस माणसं देत्यांत एकमेकाच हू हू. एकमेकाल जायाचं. आता कसं पे पगारानं बघाय गेलं तर आमच्या इथं ज्याची त्याची शेती आहे कोण जावच नाही ओ असे एकमेकांच्या जायाला आपलं आपलंच करुस्तोवर फुरंं होतंय मग एकंदर आपल्यात तलं कितीच्यात मग जायला लागतंय असं होतंय नाई हं मग त्या हेन गावतयं नाहीतर मग तसं गावत नाही आहो.
नाही काय हा हा हा. ते पण चांगलंच आहे एकमेकांना मदत पण आणि एकमेकाच हे होऊन जा ते, आ आमच्यात हो ते आमच्याकडं असं नाही आमच्याकडं पगाराने येतात.
येतात ना ह, आमच्या इथे पगारांनी येत नाहीत. त आणि आमच्या इथं पगारानं म हजरी परवडायला नको माणसासनी.
किती आहे हजरीे?
शंभर रूपये.
आमच्याकडं सकाळी जाऊन ए स एक वाजुपर्यंत तीनशे रुपये हजरी आहे.
आता आमच्या इकडं बघा बायका जातेत्या दहाला जाते त्या म्हणजे नऊला जाते त्या घरातनं शेतात जाउस्तवर दहा वाजतयं, आपला डबा घेऊन जात्यात कोणकोण त्यांनी जेवणं देत्यात
हा.
आणि संध्याकाळी चारला यायचं.
आणि शंभर रुपये.
ह शंभर रुपये.
कसं परवडायचं ह्या महागाईच्या दृष्टीनं परवडतयं?
नाही परवडत, खरं काय करायचं? आता तसं म्हणाय गेलं तर शेतकऱ्याला तर काय परवडतय सांगा, आता ऊस लावला निम्मा कोरवी लागत्या, निम्म उंदर खाऊन जात्यात, निम्मा काय येत च उगवतच नाही
होय.
नुकसना शिवाय काहीच नाही.
काहीच नाही होय होय.
चला आता आमच्याच शेतातलं सांगतो भाताच पहिल्याल पहिल्या वर्षी बघा खत पाऊस लागला भरपूर सुरुवातीला
हा.
पाऊस लागला सगळं चांगलं झालं आणि खत टाकलं आसं दसऱ्यातनं खत टाकत्यात ना आता की ग दि गणपतीतनं खत टाकल आणि पाऊसचं गेला आणि बरोबर ते खत लागलं त्याला ते लागल्यामुळे त्याला पाणी कमी पडलं पाणी कमी पडला पाऊस त्याच्यावर पंधरा दिवस जवळ जवळ आलाच नाही खतानं सगळ हुत ते सगळं पाक गेलं द बारा पोती व्हायचं तिथं चारच पोती झालं.
हे निसर्गाचा कोप म्हणायचा ओ. हे नि कोप आहे कसं आताची लोकं झाडं तोडायला लागल्यात क नाही ह्याचा परिणाम आहे यो.
हं आणि ऐका ते एक वर्ष ना दुसऱ्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला.
होय होय.
मग कसं करायला लागतंय भातं लावायच्या आधी तिथली जमीन पिटवून घ्यायला लागतीया
हा.
पटवल्याशिवाय त्यात तरवा उगवत नाही घाण वेचायला. त्यात दगडं गोळाय कराय लागतात, तिथल्या काटक्या गोळा कराय लागत्यात. का तर आता पूर्ण सहा महिने पडलेली शेत असतात नांगरायला ते करा, मे महिन्यापासूनच पावसान सुरुवात केली, ती जागा पेटवायलाच माणसासनी वेळ मिळे त्याला नाही.
मग?
मग रो रो रोप आलं ना लावायचं कुठलं?
लावायचं कुठलं?
माणसांची निम्मी रानं तशीच पडली. तोपर्यंत तर या वर्षी, या वर्षी तरवा लावायच्या टायमाला पाऊसच आला.
होय होय.
त्या माणसांनी तरवं गाठला, आता आमचं हे लावून तर झालं अजून एक एकेकांच लावायचं तसचं राहिलं. आता तर मागासच होणार ओ. त्याला पण लय पीक येत नाही आता लावून पण मागास होतंय ते. म्हणजे दहा पोते असते तर चारच पोती घ्यायचे.
बापरे निम्म्याला निम्म.
निम्म्याला निम्म.
कस का हाय? म्हणतंय पण शेती शे तीय खरं काय शेतीचा पण उपयोग नाही झालाय. नाही होय.
हं हं आता आमचे दोन वर्ष मग वाफा काढलाय.
हा.
दोन वर्ष झालं त्याच रा आता तीन तीन वर्ष झालं त्यात क नी पूर्वी न द्या निम्म खारीनं आणि लांडगं पण तेवढंच खात्यात. आणि काय तो ऊस असा पोकळचं करून ठेवायला उंदरं सगळं खाल्लनं.
उंदर काय? हा हा हा.
तीस पस्तीस टन उस व्हायचा तिथं दहा टन पण होईना झालाय तीन वर्ष झालं.
तीन वर्ष मग त्याला काय करता येत नाही?
काहीच करा येत नाही त्याला.
हा हा.
रानच भाषभाषीत झालंय आणि
हा हा.
काय करायचं? मग आता पुढल्या वर्षी मग ते भाताला पाडायचं गप. एक दोन वर्ष भात केलं की चिखलानं जाम जमीन बसली की म्हणजे लागतो का नाही ते बघूया.
हा चालतेय चालतेय तसं करायचं.
आता तसं कराय पर्यायच नाही ओ दुसरा. हम्म माणसाला शेवटी कायतरी काय तर बघायला पाहिजेच.
पाहिजेच की होय होय आणि हे
उसाचं रान कसं परवडतंय नाही कष्ट जास्ती नाही त्याला. मन परवडतं खर आता उंदीरच खायलाय म्हटलं काय करायचं? आणि ऊस नाही करून पण चालत नाही ओ, कसं सोसायट्या कशाने बघायच्या माणस
बाघायचे होय होय.
सल जरा हे भात काय घरात खायला झालं. भात विकुन थोडेच येवड पैशे येत्यात सोसायट्या तरी शेतकऱ्यांच्या बघाय प पाहिजेत ना असं पण विषय हाय हम्म. आणि दुसऱ्याची रान् करायला तर आता परवडतच नाही.
परवडतच नाहीत.
त्यांचे निम्मत अवताला पैसे मती माणसं त्यातच ते भाताच त्यात नवीन भात येत एक.
होय होय बरोबर आहे की.
असं होऊन बसलंय सगळं.
होय नाही इरा इरान तीकड युद्ध झालं बरोबर आहे की नाही पण महागाई इकडं कशी पेटली आहे एवढी हा?
हम्म तेच ना मोदींना विचारायला पाहिजे.
खरंच की एवढी माग गाई झाल्या गोरगरीब तर कस जगणार शेतकरी तर कसा जगणार. कस अवघड झाले हम्म हम्म.
काय आता खायाची एखादा दा वडापाव पाचला होता त पंधराला वीसला झालाये.
झालाय होय तेल महागले.
महागले तेल आता एकशे ऐंशी न झाले.
एकशे ऐंशीला झालय.
आन काय बोलायचं माणसनी करायचं त आता. सत्तर रुपये किलोये आता पन्नास न चालूच आहे कि म आणि विस रुपये वाढेल काय हरकत आहे हम्म. अहो असं पण मोदी न वाट लावल्या तस पण वाटलय. काँग्रेस होत ते बरं होतं आपण पण खायच होतं आणि लोकांला पण खायला घालीत होतं.
होय होय नाही जनतेची चूक आहे ही आपलीच चूक आहे. ज्यावेळी आपला हक्क असते निवडून द्यायचा त्यावेळी आम्ही पाच पन्नासच्या जेवणाला पाच पन्नास रुपयेला भुलतोय ना ही आमची चूक आहे आपण आपल्या पाया कुराडा मारून घेतो. ज्यावेळी आपल्याला हक्क आहेत कायत करून दाखवायचा निवडून द्यायचा चांगली त्यावेळी आपण पैशाला भुलतोय. भले आपण जरी नसलो तर पंच्याण्णव टक्के जनता ह्यातच आहे.
हे आताच आहे.
ते आजचच बघतोय उद्याच बघत नाही पण हे दोन दिवस निघ ते पण अगं पुढची पाच वर्षे आपल्याला हे करावं लागत हे त्यांच्या लक्षात येत नाही खरंच की खरोखरचं हे व्हायला पाहिजे लोक कानी जागृत व्हायला पाहिजे.
व्हय. ते आहेच का ना काय करायचं.
हा मग आणखीन काय?
मंग काय नाही बघ.
हा हा.
काय करायचं आता महागाई वाढली आणि
होय की होय.
हम्म गरीबाच हाल होतंय ओ श्रीमंत माणसांचं काय इकडनं नाही तिकडनं काढायचं चालू आहे.
चालू आहे.
गरीबानं काय करायचं?
काय करायचं, दोन वेळेचं पोट तर भरायला पाहिजे. पाहिजे का नाही सांग?
ते आहेच करा हम्म.
अवघड झाल, अवघड झालं.
अ जगणं
होतंय चांगलं होतंय इथून पुढं तर शहाण झालं तर आपण चांगल होतंय, किमान दारात दोन झाडे ही लावलीच पाहिजेत.
हम्म.
हे लावलं मतदानच्या वेळेस जर आपण जागृत झालो तर अटोमॅटिक भले आत्ता नसले तर येणारे पुढचे दिवस तर आमचं चांगले येणार आहेत.
येतील येतील खरं.
हे सगळ्यांनी ठरवून घ्यायला पाहिजे, बाबा हे जेवणाला किंवा एक पाचशे रुपयेला न भुलता भले ही आम्हाला एक रुपये देऊ नका पण असं हा माणूस निवडायचा की तो आमचा विचार करणारा पाहिजे.
होय होय.
तर आत्ता वाईट दिवस असलं तर पुढचं येणारं पाच वर्ष तर आमचं चांगलं अस येतील आणि एक निसर्ग त्या विरोधात जर केलं तर एक दिवस निसर्गाचा कोप हा होतोयचं, झाडे लावा झाडे जगवा का म्हणतोय माणूस.
हम् होय.
जिथं झाडें तिथं पाऊस अस
हाया
मग ते नद नदीत जी घाण टाकत्यात होय होय.
कराचे प्रमाण वाढल्यात.
लहान मुली सुद्धा समजणात, तीन साडेतीन वर्षाच्या मुली समजणात. कसली कसली घृणता आली ही.
होय मग निसर्गाचा कोप व्हायचा राहील.
राहील काय होयचं.
हम्म हुणारचं की.
हुणारचं हम्
तेला अशी शिक्षा मिळाय पाहिजे की भर चौकात पेटवायला पाहिजे पुन्हा दुसरा माणूस तो करताना मनात भ्यायला पाहिजे, थरथरायला पाहिजे.
पाहिजे होय.
आपलं सरकारच मेन चांगलं नाही ना. कायदाच व्यवस्थित नाही म्हटल्यावर काय माणसांसन भ्या कुठली बसल हे काय दहा दिवस ठेवतात आणि लोन देतात असं माणसांचं म्हणणं झालंय हो
आता म्हणतात एक खुन केले तर तेवढी शिक्षण चार केलं तर तेवढी म्हणून मुले गुन्हेगारीकडे वळायला लागल्यात.
हम्म
कमी वयात कमी ह्याच्यात जास्त पैसा मिळवण्याचा कल
प्लॅन चालू आहे हो ते आहे खरे हम्म त्यामुळेच तर सगळं हे व्हा लागलंय.
झालेय.
हं सरकारचा नियम कायदा बदलायला पाहिजे. जो पण कायदा बदलत नाही, नियम बदलत नाही तोपर्यंत. तो हे य हुईत नाही व्यवस्थित हुईत नाही.
बरोबर आहे की.
हा..
आणि आई- वडिलांनी पण काळजी घ्यायला... वो.
तुमचं दहा मिनिटं झाल्यात.
झाल्यात काय.
हा
बरं, बरं ठीक आहे, धन्यवाद.
हां